हां अहो, तुम्हाला मगाशी मी कॉल केला खर तर आवाजच येत नव्हता.
हां ते काहीतरी नेटवर्क प्रॉब्लेम आहे, आ म मला पण आवाज येत नव्हता तुमचा अडकत होता.
काय, आता पावसाचं वातावरण झालंय त्यामुळं असेल कदाचित.
आणि हो! आणि गावाकडे कसं रेंज जास्त लवकर अ पकडत नाही नेटवर्क.
हं तेच, प्रॉब्लेम आहे ना मी तुम्हाला ते रेसिपी सांगत होते तोपर्यंत कॉलच कट झाला
हुं हुं आता
मग, ते आम्ही आहे ना आंब्याचे ते आठ आंबे आणले ना तर त्याला एक किलो तेल लसूण जिरा जिरा नाही. अ यप ते काय, ते मोहरीची डाळ हळद मीठ, लाल तिखट, ह्याची फोडणी करून जिरं पण घालतात? थोड जास्त नाही जिरं, पण घालतात. आणि म ते आठ दिवसाठी आम्ही मुरायला ठेवतो काच च्याच्या बरणीमध्ये
हा हा हा
आणि म ते हलवायचं मग आठ दिवसानंतर बघायचं मुरलंय की नाय म परत आपल्याला तेल जर कमी वाटत असल तर सेम तशीच फोडणी परत त्याला करायचे आणि परत टाकायच
हा हा
म तसं बनवायचं ते मग वर्षभर टिकतय आणि ब कोरड्या जा ते ठेवायचं ते जर ओलसर जागी वैगरे ठेवल किंवा पॅकबंद ठेवायच जर हवा हे तेन झाली ना तर मग ते खराब होण्याची शक्यता जास् रिकामा ऑडिओ
हा हा हा म्हणजे व्यवस्थित जागी ठेवलं पाहिजे त्याला
हूं तेच म्हंटलं अजून बनवाय चाहे तुम्हाला जर हवे असेल तर त आम्ही लोणची हयावेळेला ची मम्मी बोलली की विकणारये लोणचं घरगुती जर कुणाला हवे असेल क तुम्ही सांग का
म चालेल ना आम्हाला बनवा ना पाच किलोचं लोणचं
पाच किलो पाहिजे काय?
हूं म्हणजे कित ती होतील त्याज पैसे
अजून रेट काढलेला नाये फक्त मम्मी म्हणाली कस्टमर बघ अजून किती आहेत त्या ह्याच्यानुसार बनवणार म्हणजे एकदम बनवायला लागेल ना ते मग त्याचा खर्च किती होतोय काय होतोय
ता
त्याच्यावर मग सांगणार अ किती रुपये लागतील ते किलोला चार्जेस
म्हणजे तुम्ही जे असं म्हणतेच बघून मग
हा म्हणजे त्यात त्या एक किलो लोणच्याला किती खर्च येतोय ते आत्ता नाही ना समजणार? किती वस्तू आता कित तिची किती किंमत आहे ते सगळं काढून मग ते ठरवणार आम्ही कित ती खर्च येणार
हम्म म्हणजे तिला पण पिशवी
मी तुम्हाला एक दोन दिवसामध्ये सगळं बघून ना, किती एका किलोला खर्च येईल ते सांगते.
चालेल ना, सांगा म्हणजे सगळं तुमचं वेगळं हे तेन बघून.
हा हा हा!
हम्म! तुम्ही सगळं पूर्ण काढून बघा आणि हे
हा हा! मग तेच मग आणि कोण जरी तुमच्या ओळखीतले असले असतील कोणाला हवे असंल लोणचं खरेच सा अहो कैरीचं लोणचं भेटेल, आमच्याकडे परत मिर्चीच लोणचं भेटेल.
हा हा!
हम्म! मा माईन मुळा हो मिरचीचं पण बनवतो आम्ही.
आ कोणत्या मिरच्या? लाल मिरच्या ते वाळलेल्या की हिरवी मिर
वाळेलेल्या नाहीत. त्या हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या असतात ना लांबड्या
हा हा!
मिक्स बनवतो आम्ही.
मग ते तळताय?
मिरच्या नाही तळत-तळत नाही मिरच्या सेम जसं ल आंब्याच बनवतोय ना?
हा!
सेम प्रोसेस फक्त लाल, तिखट नसतं त्याच्यामध्ये.
हा हा हा!
लाल, तिखट मध्ये नाही बनवत आम्ही ते. हळद वगैरे च्यामध्ये बनव
पण ते लोणचं पिकतं का ओ? लोम मिरचीचं लोण अच्छा.
हा टिकतंय ना, म्हणजे त्याला पण पॅक बंद, कोरड्या जागी किंवा फ्रीजमध्ये असं ठेवाव लागतं. आंब्याचं जास्त करून टिक त्या मिरचीपेक्षा
हा
हम्म पण चवीला मिरचीचं पण छान लागत लोणचं
हा पहिल्यांदाच मी म्हणजे तुमच्याकडून पहिल्यांदाच ऐकलं की मिरचीचं पण लोणचं असतं असतं
हा असते ना मिरचीचं पण लोणचं आम्ही बनवतो.
हा हा म्हणजे तुमचा लोणच्याचा उद्योग आहे कि
नाही आता मम्मी म्हणाले आमच्या आता घर बसल्या काय करायचं आहे आंबे पण आलेत ना आमच्या शेतामध्ये कैरीचे लोणच्याचे तर ते पण बनवू कुणाला हवे अस तर आता घरी बनवावंच लागत कसं पण लोणचं तेच बनवू आपण आणि कुणाला हवे असेल तर देऊ तेवढं चार पैशे येतील ना? हम्म मग त्या सोबत म्हणालो मिरचीचं पण आपल्याला इथे तर ते पण बनवू कोण घेत असेल तर
मग तुमची मम्मी भारीच आहे मम्मीला लोणचे वगैरे बनवता ये
हो आमची मम्मी खूप टेस्टी लोण लोणच बनवते आणि मग म्हंटलं आता जवळच्याना तर सांगून ठेवूया कुणाला हव असेल तर तुम्ही सांगाल ना? अजून दोघा तिघांना पण बोलले मी लोनच हवे असेल तर सांगा म्हणजे त्या प्रमाणात मला आम्हाला बनवायला बरं मग मी तुम्हाला एक दोन दिवसानी एक किलो लोनच्याला किती खर्च म्हणजे टोटल तुम्हाला पाच किलो लोणच्याला किती खर्च येईल ते मी सांगू शकेल.
मग तुम्ही आता एवढ्या प्रमाणात लोणचे बनवणार तर तुम्ही सगळ्यांचे एकत्र बनवणार कि वेग वेगळे?
नाही वेगवेग बनवणार ऑर्डर असेल तसं पण ते फक्त ह्याच महिन्यात जून महिन्यात पर्यंतच बनवून मिळेल लोणचं कारण ते मे नंतरच येतात आंबे जास्त एक जून महिन्यापर्यंत असतात आंबे त्यानंतर म ते पिकायला वगैरे सुरू होतील मग तेव्हा ते व्यवस्थित नाही होत मग
हा बरोबर आहे म्हणजे पिक पिकायच्या आधी
विकायच्या आधी बनवावं लागत ते नाय तर मग पिकल्यानंतर ते खराब होतेत.
म्हणजे मग तेच को कोणता ते केशर
हा केशर आंबा लागतो त्याला
हूं
म्हणजे कस ते अ थोडं कडक पाहिजेत हं केसर
ह हा हा हा हा म्हणजे साल पातळ असल तर चालेल
तुमच्या ओळखीत कोण असेल ना तर त्यांना सांगा की कडे लोणचं वगैरे भेटतयं हवं असेल तर सांगा त्यांना
रिकामा ऑडिओ सांग ना
हा हा तेच म्हंटल म्हणून तुम्हाला केला कॉल बघू म्हंटल काय काय चाललंय तुमचं
हा ठीक आहे मी पण बघते म्हणजे कुणाला तर ओळखीच्यांना म्हणजे आत ता लोणचे वगैरे सगळीकडून विकत घेतातस
आता बाहेर न घेण्यापेक्षा आपलं कस
घरगुत हा हो हो सांगते मी तुम्हाला म्हणजे कोणाला पाहिजे असेल आम ते तर बनवाच
हा हा ठीकये बनवतो ना
हूं हूं
तेच म्हंटलं बघूया काय करायलाय.
हा हा हा हा
तुम्हाला मगाशी कॉल केला होता पण ते काय नेटवर्क मुळ काय बोलणच झालं नाय हा कट झाला
चा आवाजच कट होत होता म्हणजे आवाज
तेच ना नेटवर्क प्रॉब्लेम कायतरी नेटवर्कचाच इशू अ का
हो आणि तुमचा आवाज कसा डबल डबल येत होता.
ह ह ह ह....
त्याच्यामुळ म्हंटलं कट केला म परत तुम्ही केला तर
हा हा हा काय म जेवला? की नाही अजून
नाही अजून जेवायचंय आता
हा हा हा कितीला जेवताय? नऊला
हो नऊ हो नऊलाच जेवते नऊ सव्वा नऊ
हा हा हा
तुमची झाली जेवणे???
आमची पण नाही अजून आम्ही पण आता जेवणार नऊला आमचा पण तोच टायमिंग आहे नऊ साडे नऊ
हा हा हा हम्म हम्म बाकी काय म्हणताय अनी???
बाकी काय नाय बाकी काय आता गावी आलोय. सगळे काम करून घ्याय.... चे जायच्या आधी
हा हा म्हणजे तुमची शेती वगैरे करताय काय मग? गावाकड
गावाकडे आता कोणीच नसतं ना सध्या त्यामुळे शेती कोण नाही करत. दुसरेच करतात बाहेर चे
हा म्हणजे दुसऱ्यांना शे
दुसऱ्यांना लावलेय
हा म ते देतात का शेतातलं म्हणजे काय असेल ते
हो देतात ना
हा हा हा
हम्म
हम्म
तेच आता वेळ लागतो ऊस आहे, भात तर नाय आता सध्या केलेलाय
हा हा
हम्म हम्म
चांगलंय मग उसातनं पण बर पैसा भेट तोय
होय त्याच्यासाठीच आणि आता आईवडिलांना पण जमत नाही ना एवढं शेतातलं काम त्यामुळे दुसऱ्यानां लावलेलाय मग ते बघतात सगळं शेताच व्यवस्थित
हा चांगलंय म्हणजे जो शेत पडण्या तुमच्या दुसऱ्या कोणा
हं पडण्यापेक्षा दुसऱ्याने केलेलं बरं म्हणलं आम्ही पण म्हणून त्यांना म लावलं आता ते करत्यात सगळं व्यवस्थित
हो हो हो
त आत मम्मी पप्पा वर्षातून एकदा दोनदा तीनदा शेताकडे जाऊन येतात पटका मारून बघून येतात
हो हो तेवढंच म्हणजे बघून तिन
तेच की तेच म्हटलं बघू तुम्हाला कॉल करून आम त्याच सांगू चालेल ठेवू का फोन करते उद्या परत
हा चालेल